हा नमस्ते ताई. हा काय करते?
काही नाही आताच काम झाली.
हाव काय. हो ना आता हा टाइमच आहे आपला म्हणा, बारा वाजेपर्यंत आटपतच नाही आपलं.
हो, तुमच झालं की नाही काम.
हो झाले माझा मुलगा आला होता अकरा वाजता स्कूल मधून थोडा वेळ त्याच्यात गेला, हम्म तसे
त्या हाई परेशान करू रायला. आता परत आंघोळ केली शाळेतून आल्यावर.
आणि पाऊसही सुरू आहे ना ओले झाले पूर्ण मुलं घरी येतानी.
हो पाऊस चालू आहे आज.
हम्म सध्या माझा मुलगा नर्सरीला आहे नेऊन देण सुरु आहे. त्याला आणण सुरू आहे तर सकाळी पण गेला तर पाऊसच सुरू होता. तो ओला झाला होता थोडाफार आन आताही पण घ्यायला गेले तर पाऊसच सुरू होता.
हो आज चालूच आहे पाऊस.
हा कधी कसं आहे वातावरण आणि कधी कसं आहे.
हम्म!
झाल का ताई जेवन.
हो जेवण झालं ना. तुमचं झालं की नाही?
नाही ना सध्या बाकी आहे शेतातून यायचे. नाश्ता वगैरे केला म्हटले कॉल करा लागतात. म्हटल्या नाश्ता करून घ्या मग वेळ लागला असल ते.
आमचं झालं जेवण आताच.
तर त्याच्यामुळे जेवण बाकी आहे आमचं म्हटलं नंतर करू आता सध्या कॉल करू म्हटलं
हो हो.
आणखी.
आता बंद आहे की चालूच आहे मग पाऊस?
पाऊस आता थोडा वेळ झाला बंद आहे कधी कसं आहे म्हणजे असं म्हटलं पण ते बंद नाही आहे सुरूच आहे शितोड येतात बंद होतात. आणखी ऊन तापल्यासारखं होतय.
हो ना
तुमच्याकडे?
आमच्याकडे बंदय आता सध्या आता पर्यंत चालू होतं बारीक बारीक.
हो आमच्या इथं आठ नऊ वाजेपर्यंत चांगलाच सुरू होता म्हणजे स चांगले असे फवारी सारखं होतं. पण आता थोडं बंदय कधी चालू होतय.
हो ना होना. काय आज काय बनवलं होतं मग मेन्यू?
मेनू काय आज मुलांना टिफिन मध्ये भिंडीची भाजी पोळ्या दिली होती त्याच्यानंतर आमच्या साठी हा आमच्यासाठी वांज्याच्या शेंगा आण वरण. भजी मिंट हां. तसं मग दुपारचं पाहता येते मुलांना काही वगैरे लागलं तर करून देता येते. मुलं काही सध्या नर्सरीलायणा तो तर काही जेवत नाही तिथं. पण टिफिन द्याय लागते.
हो ते द्यायच लागते जेवत तर नाही वापिस आणतात ते.
हो पण सध्या आता रड्या रडतच जातात ना दिवस.
हम्म.
नर्सरी असल्यामुळे.
हो हो.
आणखी? कई नई आणखी काय बिझनेसय ताई तुमचा?
बिझनेस काय नाही मी ब्लाऊज वगैरे शिवत असते.
मी पण ब्लाऊज वगैरे शिवत असते.
हो का.
हम्म. स्वतःचेही शिवले तर बसवेना.
हो हो.
अ कसं मुलांच्यानी होतई नई. पण असं वाटतय आपलंही आपण केलं तर बसय.
बाहेर को बाहेर तर टाकायच समजा शिलाई खूप महाग आहे ना आता?
अन शिलाईपेक्षा ताई वेडेवड मिडत नाही ना.
हो ते पण आहे.
पैसा वगैरे कई नई वाटत पण ते महत्त्व नाही ना तेला.
नाही.
ते कसं आता आपलं वाटलं तर आपण केव्हाही साडी घेऊ शकतो केव्हाही शिवू शकतो अशीय. विषय तिथं तर समज जाऊनय चकरा मारूनय मिळत नाही.
हो ना तसंच आहे ते.
तेच ना. आणकी तुम्हाला बाळ वगैरे काये मग?
मुलगा आहे ना मला.
हो का एकचय का मग?
हो एकचय.
हां कोणत्या क्लासमध्ये?
के जी वन मध्ये आहे, तो आता के जी वनला गेला.
हाव काय
आताच आला तो पण शाळेतून, जेवण वगैरे केलं.
हा हा टाइमिंग हाच का म?
आठ ते अकरा असते त्यांची
होके
हम्म, हो डेलीसाठी
हाव का नई माझा मुलगा सध्या नर्सरीला आहे ना, तर त्याचा टायमिंग समज बारा वाजेपर्यंत असते पण ते राहत- नाही तर लवकर सोडतात अकरा वाजेपर्यंतच हाय सध्या, ऍडमिशन होईपर्यंत. हम्म
तर त्या म्हणजे लवकर पाठवत असतीन ते घरी
हां मुलं रडतात वगैरे की नई, तर लवकर पाठवत्यात
हो ना
हम्म तुम्ही काय केला होता आज मेनू मग?
काय म्हटला?
तुम्ही काय केला होता मेनू नवीन?
आज बनवलं होतं आज ते काय म्हणतात ते, फांजीची भाजीचे पराठे बनवले होते.
हाव कोण, कोणत्या भाजीचे म्हटला?
फांजीची भाजी
हो काय, मी फर्स्ट टाईमच नाव ऐक पहिल्यानच नाव ऐक
हा मलाही काही एवढी ओळख नव्हती, पण आमच्या इथं जुनी लोकं आहेत तर त्यांना माहिती आहे सर्व. कोणती कशाची भाजी हे काय. हम्म म
हाव काय, नाही म्हणजे विषय असं नाव ऐकलेलं नाही तुमच्याच तोंडून फ
हा काय, तुमच्या इकड काय दुसरं म्हणत असतील त्याला मग त्या भाजी हम्म, हा वेगवेगळे नाव असतात ना.
हा वेगवेगळ कोणी कसा उच्चार करते कोणी कसा करतील.
हा हो आमच्या इथं फांजीची भाजी म्हणतात त्येला
हा ओके छान हे
कडी बनवली होती आणि माझ्या बाळासाठी भात बनवला होता. तर तो पोळी खातच नाही त्याच्यासाठी भात बनवावाच लागते रोज
हा डेली साठी का म?
हो तो पोळी नाही खात अजिबात नाही.
हा काय पण भात खा नई तसं म्हणा लहान मुलांना चालते, पण असं त्येच्यात काही नसती नव्ह ती?
हा त्याच्यात काही नसते प्रोटीन पण तो मग ऐकतच नाही ना, दुसरं काहीच खात नाही. चिडचिड करते जेवण
आम्ही एखाद्या वेळेस हे भात टाकला ना, समज डेलीथ काय पाहिजे आमची इथं कारण म्हणजे डेली आवतच नाही असं म्हटलं चालते पण तो कधी कधी भाजी वगैरे कोण टाकतो. तर थोडासा जेवते, मंग तो भात असला दिवसभर त्याच्यावर म्हणून आम्ही भात त्याचा विशेष निघेत, कारण त्याच्यात काही मिळतही नाही मुलांना आणि त्यान म्हणतात फॅट पण नाही वाढते ना
हो हो पण मग आता ते त्याला तेच आवडते, वरण भात आवडते नाहीतर मग खिचडी पाहिजे.
हा ना नाही सध्या लहान मुलांना चालते म्हणा ती.
हम्म हम्म.
फक्त असं सर्दी खोकला वगैरे असतो की डॉक्टर लोक सांगतात ते थंड राहते जस
हो हो खाऊ नका म्हणून सांगतात ते. अह पावसाळ्याच तस बी ते थंड असते ना. हम्म.
हा तेच म्हणून राहिले त्याच्यामुळेच
पण तो पोळी खातच नाही ना म अजिबात पोळी नाही खात त्याच्या त्याच्यासाठी भात टाकावाच लागतो.
हा ना तेस अह म्हणजे असं आवड असते आपापल्या प्रत्येक मुलाची
हो हो. त्याला पोळी तर अजिबात नाही आवडत जेवतच नाही पोळीसोबत. हम् हम
हो. आता वेळेवर कसं ऊन तापलेलं आहे पाऊस सुरू आहे काही समजत नाही कसं काय करायचं त्यांची तोडी मोठे लागलेले आहेत वेळेवर कसं आहे आणि कसं आहे आताच कपडे वाळू
हा, हो ना मी पण आताच वाळू टाकले.
म्हणजे नेण आणण सुरु आहे हे कॉल सुरू आहे आणि बाहेर आणण
हो ना हम्म. दोन्ही काम दोन्ही काम होतात मग.
ही पायपीट किती होते?
तर ते तर आहेच
आणि एक ते शितोडाही मोठा आहे ना. किती वेळा मी कपडे नेले असतील अन तिकडे आणले असतील बरा अंदाजच नाहीये.
हो ना.
हम्म. पण आम्ही लग्नाला गेलो होतो की माझ्या भावाच्या काल चांगलं उन तपलेल होत त पण आमच्याकडचे नळच नव्हते आणि काल मग संध्याकाळी कपडे धुतले तर बरेच कपडे आहेत म्हणजे चांगल्या चांगल्या साड्या मग असं वास येत वरच पाणी लागलं की त्याला म्हणून नेणं आणण सुरू आहे ते. हम्म. कालपासन जरा तोच धंदा लागलेला आहे.
हम्म बर आहे मग. आणखी?
आणखी काही नाही तब्येत वगैरे कशी आहे?
चांगली आहे ना तब्येत.
हा ओके.
हो तुमची?
माझी चांगली आहे.
हो ना.
हा भावाचं लग्न होतं माझ्या
हो काय.
हा तर का, कालच आलो आम्ही. दोन तीन दिवस आधी गेलेलो हा, त्याच्यामुळे बरच
ह चालूच आहेत का लग्न.
हो
हो ओके
ह चालूच हे लग्न या वर्ष अधिक महिन्याच्या आणि बरेच लेट झालेत ना
हो हो अधिक महिना होता मधात
हम्म त्याच्यामुळे मग कसं चालूच आहे.
हो ना
आता आटोपले आता मुलाच्या शाळेच्या आणि समज त्याला पाठवलंच नाही आम्ही पाच चार तारखेपर्यंत समज मग पाचला रविवारच आला आता कालपासन पाठवली
हो-हो.
त्याच्यामुळे मी म्हटलं बस आता फिरण बस झाला आता मुलाच्याकडे लक्ष देऊ म्हटल. थोडस एक तर पहिलंच वर्ष आहे. हम्मं आता सोमवारपासन चालला तो.
शाळेत जायला पण खूप त्रास देतात ते लवकर तयारी करत नाही अंघोळ करत नाही.
आपण किती लवकर उठा त्यांना जे करायचंय
हो तेच करतात ते.
म्हणजे आपण जर चार वाजता आणि पाच वाजता उठल की नाही तर त्याच्या मातामत त्यांना घेऊ-घेऊ तोच टाईम होते म्हणजे आपलं काहीच कामचं नाही राहत. अन एक तर सध्या लहान आहे झुपायची सवज समज आधीपर्यंत आठ साडेआठ पर्यंत होत ती त्याच्यामुळे जास्तच त्रास होऊन राहिला. आता आठ पंधरा दिवस तसे त्रासच देईल म्हणा सवय नसते कि नाही.
बरं.
बरं.
ठीक आहे मंग तई.
ठीक आहेत हा.
हो.